हॅलो
हॅलो
हा येतोय का आवाज
हा येतोय की
अच्छा काय चाललंय झालं चहा नश्ता
हो झालं की तुमचं
हो झाले चहा नाश्ता झाला स्वयंपाक रायलाय आता जेवायचा राहिलाय कुठे राहता तुम्ही
मी कोल्हापूर
अच्छा अच्छा ठीक आहे ठीक आहे अ म्हणजे मी मुंबईत आहे
हा हा
हा
म्हणजे तुम्ही आणि काय नाही तुम्ही ऑफिस करता की म्हणजे हे घरातच असता अच्छा मग दुसरं काय करतात का नाही
दुसरं काय आमची शेती आहे म्हैशे हायत
हा हा हा हा म्हणजे तो आहेच कि व्यवसायच हाय की अच्छा अच्छा अच्छा मग त्याला टाइम द्यायला लागत असल भरपूर हा हा हा हा चालतय
हम्म
ठीक आहे तुमच्याकडे काय आहेत नवीन कोल्हापूरला फिरवायची फिरण्याची ठिकाणं काय
ज्योतिबा पन्हाळा अंबाबाईचं मंदिर
हा मी मोबाईल वरती हा बघितले ती खूप स्पेशल आहेत तिथं ते फिरायला वगैरे पन्हाळा वगैरे हा रंकाळा परत महालक्ष्मी ते अंबाबाईचं मंदिर ना तेच ना
हा हा
अच्छा तुम्ही जाता
हो हो होय
अच्छा आता मुलांना उन्हाळ्याची सुट्टी असेल
हो हो सुट्टीलाच आले मी इकडं आता सांगलीला
अच्छा अच्छा असं आहे का ह ह ह ह ह
सांगलीमध्ये पण गणपती मंदिर आहे बघायला हम्म प्रसिद्ध
हो ना माहत नाही बाई मला अस कोल्हापूरचं माहिती आहे बघितलं मोबाईलवररती मी पण हे सांगलीचं नव्हतं माहिती
सांगलीच माहितीय हे भाग्यश्री पटवर्धन आपली हिरोईन
हा हा
हा ती सांगलीचीच आहे
हो का
हा राजे घरण्यातली आहे ती भाग्यश्री पटवर्धन तिज घ बंगला वगैरे आहे कि त गणपतीच्या देवळाच्या मागे छान ते त्यात गणपती गण गणपती उत्सव असतोय नाई गणपती उत्सव
हां
आपला गणपती बसल्यानंतर पाचव्या दिवशी
अच्छा हा
ती येत सगळीजण इकड त्यांचा मान असत य त्यामुळे ते येतात सगळी
हो म्हणजे ते राजे घराणे आहे त्याच्यामुळे
हम ह
अच्छा अच्छा तुम्ही जाता की नाही मग
होय आम्ही आता त इथं होतो तेव्हा लहान अगोदर शाळेच्या अगोदर तेव्हा जात होतो आता तिकडनं नाही नाही यायला भेटत लग्न झालंय ती आपल्या घरी पण असतं गणपती त्यामुळं नाही आता हम् ह सर्च करून बघा की की तुम्ही सांगलीचा गणपती
हा ठीक आहे ना बघेन मी परत नेक्स्ट आता मी म्हणजे कोल्हापूरला कसं अ बघितलं ते मोबाईलवरती आपण रीलस शेअर करत असलो तर तिथली ते येतं लगेच ते महालक्ष्मी ज्योतिबा वगैरे ते माहिती आहे मला पण हे सांगली म्हणजे आय थिंक मी बघितलं नाही म्हणजे एकदा मी पेपरला वाचलं होतं तिथला उत्सव असतो पण काय माहिती नाही असं म्हणजे अ कसा असतो हो काय
हम् मोठं मंदिर आहे प्रसिद्ध आहे म स्वयंपाक बनव पण झालंय जेवायचं बाकी य हो नाश्ता केलाय
अच्छा अच्छा काय आहे तिथली स्पेशलिटी सांगितली वेगळं असं म्हणजे तिथं प्रसिद्ध आता मंदिर कसं प्रसिद्ध आहे तसं
होय काय मॉल हेच की बा बगीचा
ओके ओके खाण्यासाठी
खाण्यासाठी काय आता हम् भेळ दुसरं काही नाही पा मला एवढं सांगलीतलं काही जास्त माहिती नाही
ओके ओके ठीक आहे आणि तुमचा कोल्हापूरचा तर काय य तो तांबडा पांढर रसा
हा
तो फेमस आहे ना तिथे
हो हो
ह अच्छा अच्छा अच्छा पन्हाळा पन्हाळ्यावरती म्हणजे तुम्ही जात असाल की
हो आलं एक दोन तीन वेळा
हो का सक हो सकाळी लवकर जाय लागत असेल
होय तिथनं आमच्या जवळ आहे त्यामुळे आम्हाला काही वेळ लाग कधी पण गेलं तरी चालते हो कोल्हापूर
चढायला वगैरे
चढायला फिरून बघायला तरी जाणारच की वेळ भरपूर
हा मग तेच ना म्हणजे गड चढायचा म्हणल्यावर जरा वरतीच असतो ना गड
होय होय हो
हा मग वेळ लागत असेल की
होय
तुम्हाला जवळ आहे त्याच्यामुंळ तरी पण दोन तीन तास तर पाहिजेतच की
होय हो दोन तीन तास पाहिजेत होय.
अच्छा अच्छा अच्छा
हम्
आम्ही का इथे मुंबईत आमच्या इकडे फिरायला. इकडे गेट ऑफ इंडिया आहे.
हा
म इथे पण महालक्ष्मी आहे मंदिर इथे पण आहे छान फिरायला वगैरे ते स्टुडिओ वगैरे असंच.
हो सिद्धविनायक पण आहे ना तुमच्या इकडे
हा हा तेव सिद्धिविनायक पण आहे ते पण छान आहे आलाय का तुम्ही मुंबईला
आम्ही एकदा आलो होतो आमच्या नंदुबाई आहे तिकडं मुंबईला
अच्छा अच्छा
हम्म
ह ते हम्म ते मंदिर पण छान आहे सिद्धिविनायकचं पावतो तो नवसाला गणपती पण असं म्हणजे काय मागेलं.. मागितलेलं असत ते पावतो. हम्म त्याच्यामुळं छान आहे इथं पण तसं फिरायला म्हणजे मी माझं पण हे माहेरच आहे. ह
हा हा हा माहेर पण सासर पण एकच काय?
नाही नाही नाही नाही माहेर सासर तिकडे इकडे ह्यालाय. अ कर्नाटकला आहे.
हा ह
हा मग ते इथ माहेरी आलीय मी, म्हणजे माझ बाळ छोट आताच झाली म महिना दीड महिन्याचच आहे बाळ माझं त्याच्यामुळे इकडे आले आहे अससा अच हा आता डिलिव्हरी झालीय पहिला. पहिला म्हणजे एक महिना महिना झाला येऊन मला आता आता बाळ छोट ना मग नाही जमत ना बाळाला छोटं एवढं घेऊन जायचं. हँडल होत नाही ना आंघोळ वगैरे हा मग
तिकडं मग सासरी नाही आहे का कोण सासूबाई वगैरे
आहेत की सासूबाई इकडे गावी असतात म त्याच्यामुं त्यांना जमत नाही अ ते म्हणजे तिथे असतात म्हणजे माझ्या दिराची मुलगी आहे ती पण शाळेला जातात दोघे पण मग त लक्ष ठेवायला लागत येतात थोडे दिवस मग त्यां ती कशी दोघं ऑफिसला गेल्यावर अ तिला म्हणजे पाच वर्षाचीच आहे ना त्यांची पण मुलगी मग तिला आणणं नेणं तसं मी कशी घरातच असते त्याच्यामु थोडे दिवस आले तरी मग मी हँडल करू शकते ना परत बाळ वगैरे माझं
हा.
हा त्याच्यामुळं नाही त्या थोड्या दिवसच येतात आणि लगेच जातात. असं असत त्याच्यामुळं नाही आणि लगेच लगेच आपल्याला पण अ गार पाण्यात आपण हात घालत नाही ना..
हो हो.
त्याच्यामुळं तिकडं असं सासरी एवढं जमत नाही ना असं. हा त्याच्यामुळे त्याच आहे माहेरीच आहे आपली निवांता आता थोडे दिवस राहायचं मग परत जायचं. आता शाळा चालू होती मग जायचं थोडं दिवसांनी तुमच्या मुलं नाही नाही मी घरीच असते.
हा हा
तेच आपलं बाळ माझा एक मुलगा पण आहे मोठा तेच. बघायचं घरातलंच आपलं.
हम्म किती वर्षाचा आहे मुलगा.
मुलगा आठ वर्षाचा आहे.
हा हा.
हम.
कॅप भरपूर झाला की.
हो गॅब भरपूर झाला. भरपूरच झालाय काय आता.
होय.
म्हणजे एकच बाज एकच छान वाटत ना असं पण. हवी होती मुलगी..
होय झाले बरं झालं पाहिजे मुलगी..
नाही.. मुलगी झाली नाही मुलगाच झालात..
मुलगाच झाला वय पण जिथं जिथं.. मागतात ना तिथं देत नाही दे मुलगी आणि जिथं.. मुली जा असत तिथच जास्त आणि मुली देतोय..
हा ते पण आहे पण म्हणजे एक मुलगा आणि एक मुलगा अस मुलगी बर पडत.. ना असं म्हणजे दोघं पण पण आता मुलगा दिलाय देवानी आता काय..
होय.
तेच नाही मलाता काय आहे ते आहे आपलं मग तो आता छोट.. काय त्याच्यामुळं येथेच राहते माहेरीच मी असतो माहेरी.. आपलं थोडे दिवस अजून थोडे दिवस राहायचं परत जायचं.. तिकडे कसं कर्नाटकला शाळा लवकर चालू होतात ना..
हा हा.
हा मग थोड्या दिवसानी जायचं लगेच मग..
होके.
अ थोडा.. म्हणजे कसं हात गार पाण्यात आधी इथं पण सवय लावाय लागते ना गार पाण्यात.
होय अगोदर होय गार पाणी पिऊन गार पाण्यात हात घालून..
हो ना..
थोडे दिवस सवय झाले की हा मग तिकडडे जायच..
हा तेच ना नाही तर परत ते बाळ पण आजारी पडतं आपल्याला पण त्रास होतो.
होय..
तथे एकदम निवांत सवय आता काय खायचं नुसतं आपलं आता. जातात झाले ना. त्याच्यामुळं काय आता इथं निवांतच की निवांत सगळे इथे हातात.
हो तिथे गेले की मग जरा अवघड होते.
हो तेच ना मग आधी सवय लावायला लागते आपलं आणि तर खाणं पण अजून काय असं. वेगळं नाही खातय ना असं लिक्विड भाकरी वगैरे. एवढंच अस भाजी भाकरी वरण भात असंच. आहे जास्त अजून काही वेगळं खाल्लेलं नाहीये ना.
होय होय ते बाळाला पचायला पण पाहिजे की.
हा तेच ना म्हणून मग. आहे थोडं नि मानतच.
हो हो.
बाळाला म्हणजे माझ्या मोठ्या मुलाला माझे मिस्टर घेऊन जाणार थोडे दिवस मग. परत जायचं मागून मागून मी जाई असं.
चालते घ्या विश्रांती घ्या काळजी घ्या.
हो हो ते तर आहे तर काही नाही मानतच की.
हो हो आई करत असेल तुमचं सगळं.
च ना आई आहे.
हॅलो.
त्यामुळे काय नाही उठणे बसणे म्हणूनच तरी म्हटलं. म्हणजे तेवढंच म्हणजे खूप झोपून झोपून पण कंटाळा येतो ना हो. मग म्हटलं आले हे काम तर करून घेऊया असं.
हो हो.
ह तुम्हाला आलते का आधी टास्क.
हा आत्ता हो आलेच आत्ताच आलेत.
अच्छा अच्छा अच्छा ठीकठी नाही आधी पण वेगळे आलते काही
हो हो वेगळे आले होते खेव
ठीक आहे तर इथे होते मग तुम्ही तर राहा
हां हां ठीक आहे ठीक आहे